हॅलो हो काय चालता.
काही नाही खलीचहत तुम्ही काय करता
नाही आता खच नाहीॅ खालीसा
जेवला कामा
हो जेवल.
काय जेवला हो जेवला ना.
म केलदार बाात.
हो का.
हम्म.
हो का.
तुम्ही काय बनवला?.
आमही नाष्टा करलो.
आज नाष्टा करला.
घेच चेन्नच्या गोगऱ्या.
घोकऱ्या ते.
आ मालेम का.
हा. मालो हो हो. हं.
मर आणि काय सांगत ते.
ंहोगल कि तुमचं स्टडी.
हो स्टाडी डिग्री डिकंटिन्यू कला आमही.
हम ह.
हम.
हो कि म्हणता.
हो.
हम् तवच्या स्टडी बेस कि आताच्या बेस आहेय की आता शिकत आहात की.
तवरचा बेस राहिला गमत.
हम्
आता तरच आता तरचितला काही बेस नाहीय म्हणून.
ओके हम ह.
मधदी गम स्कूल अतिर्ग अस टेनथ राय गमत तिर्ग सारल रा. तुमारत इिरग पगार आले सेक्षनस राले.
हो ह म्ही शिकता आणि सेक्शनस राहिलेय. आम्मी टेनथ राह त मूड सेक्षन तीन रहहाय सेक्षन.
ओके हंचे तीन रले ए बी सी.
हम्म ए बी सी आमचं एक एक मध्ये. किती सेंबार सेंबार राहाहणार पजा.
हो का अच्या साठ साठ राहणं.
ह.
तुम कोत सेशन मे.
माजा बे बे सेक्शन.
हो का.
हम्म बी सक्शन अससर आलो.
हम्म.
आता तेई मला काही कसं कला क पण. अ अर्धश तर एकको फ्लेवर राहत बाहे. त्या आता फर्स्ट ए मध्ये एव्हरेज बी मध्ये तस मणा करला पण. उसात या आणि शिफ्ट करला
हो का
हम म राहि अख्खी ए सेक्शन राहिले म्हणून तर अक्खकी धवाजच राहा. काहीच नाही राहिलं आता शिक्षक शषमध्ये आता कोण हे नाही. त्याई मिसळून राहिलेच.
हो
हा काय तर नाही यालाही काला हेल्प करून घच ना हम्म तुम्ही कोणतं सेक्शन
मी आ सेक्शन
ओके
हा
हा हा
एसेकशन माजत
हम्म हम् और गेम्स खेळवा खेलाच तो
हो खेलाच ना रनिंग कबड्डी खो खो
हम
या अधिक
हा हा
तुम्ही केला वाटतं
त खेळना पण इला जास्ना आहे असं आमच असं ड्रिलिपरेट राहत की गेम्स तवर मातम हम हम हिअ रिंग स्किप्टिंग
हम्म
अ णस केर्ना कबड्डी एक बार काही खलं पणच्या लाबला
हो का
हम्म कसं ह तला ंजय वगैरेच राहाला पण
तवर चचेंजा वगैरेस रा आला पूरा
हम्
आता फोरन आले फोन ला आले त्या फोन ल नाही नाही रावा जास्त इटले
का टच फोन ल कवरर रले टच फोन ल नवता क घ्यायला हलंय मामलच्या घ्यायला ह आणले फोनडू राहिलेय
ह
हम्
आणि स्कूलला नाहीत तर फोन करायचे स्कूलतून
हम्म आम्हाला तर काही नाही करावाग काय घचे द्या आमच्या बाने मध्ये मी भेटण म सडेनहात काय भाने राहाला भेटले तरच सांग न असल मग ह माझं नाही करा आपण
हो का आणिच तर नाही
तुम्हाला करणारी फोनो
हो हे नाही तर कारण
होके तु नाही जा न की स्कूल ला
अ जनपुर आता का वारताडे नाही
ह हा
हम्
हा मी नाही गेला आ दिस हमता कायम करर म्हणे सांग म्हण असे ललीडर राहा त क क्लास ललीडर त्या आलं तर सांगावा नाही लिव्ह लेटर लिव्ह न
हा
कोणा सांगत धाडणं आता ते मला एक रोज दोन रोज
तशी राहिला का
हम्म आता जुग रोज म्हटले मात्र परमिशन हेडू घे नस पण तिथला जुग रोज कोही नाही जावा अरे एक दोन रोज कववरताज रा येऊन नाहीजवला
हम
आ ते क्ला लिडरल ता कोणालता सांग ना नाता ललीव्ह लेटर लिऊ देना हम्म
बेजस मारी
तणण तसं नाही करणार का
आम्ही आता इस्तामगेला जाऊश नाही तर काही नाही म्हट नाही
हम् ह आचा प म गर्ल्स रासना गर्ल्स है स्कूड म्हणटे स आणि की मॅडमस गर्ल्सस मुक्दम सारलो ना होती ह हमही सिखता नाही
होा का अज कोज स्टेशन
को एजुकेशन
हम्म
ह
दो बरणा गर्ल्स बॉयस
कोणता पैसा राहत तस पैसा राहता कस पैसा राहात की
कोच कसे ना बेच राहते
हम
हम्म
हो काही की माता आम्ही तर मुठ गर्ल्स असतो माझ्या स्कूल कॉलेज क गर्ल्स म दिस
हो का
हम्
म आता को एजुकेशन आमला आता एका स्कूल रला म्हच अवी आता अक्की तेचे सना
ह हा
हम्
अमचप राहले जोग शख आमविदिकल प राहणार स्कूल् कुद्र गवर्नमेंट की प्रयवेट की हम गवर्मेंट साहप
ह माझ्या कलेजी कड गवर्नमेंट इ मंद शिकला
ह मी कलेजी प्रैवट मकूर्ले मिटर डिग्री
हो का मी इटर याता शटला
गवरनमेंट माध्ये का
हो ग म तेका पोट रा कॉलेज
एका स्पोर्टा कवाॉल आहे
हो सरकारी स्कूल मध्यान कालेज नाहीतर कलेज मध्याह्म हो्या स्कूल सकाी
गमद असरा आलामा एका स्पूट दव एजाय करणार कदा
हे एक फोटा गुडं नाही जाणार मी सरा बराबर
आम्हाला तसस टेंथच्या एक्झाम राहात की दहावीच्या
हां
हतावर मात्र तस ठेवूनमला एक हाफ एन आवर अशी वन अवर स्कूल राहणार सेव्हन सिक्स सेव्हन ला कसं गेलं याईट याईट तर तेग घरी येवाचंलल्याकडेंला एकक् जामस्ट्वास आहे मला अताळ समर राहते कता अ दुपर भई उठ लागते म कराची हमा
हो का.
हम् तुम्हाला ठेवलाच कळतला.
तशी नाहीतवा आम्हाला
के ह सेंटर पटणारला स्कूल ना. स्कूलमध्ये सेंटर पण न म्हटल्या. आता ते हले मध्याह्ह मला फुल्ल एंडा लग्न होत मध्यानन कोण येते मला. तमस्करण सेवन सेवन. गेले एक टी एक वन आवर स्कूल जाऊ क्लास.
तशी आम्हाला नाही रावा आम्हाला कम कंप्लीट ग ए राहिलं.
ह हा हां.
टू इयर्स कड वन टाईम स्कूल रला.
ओके.
हम्म.
ह हा.
बस म्हनण आपरा नैदाानमे अतिक कालेजला.
हा हम्ही स्कूल शिकताना कॉलेज मध्ये म्हटले आता कॉज मध्ये कस एक्झाम आम्हाला स्पष्ट. इंटर म इंटर होल्याकडेच टेनथ.
बड्या हर हलात हवर रस इंटर मंदी हवा टनथ मंदी हवा.
हम्म तवासन असताान आयता.
हा आता वरचने आता तर नाहीता पर. आता मता फोन लालाय कथ कथ हा का.
हे काय एज्युकेशन सिस्टमच मक्त चेंजल्यायच मणा होते.
हो.
आता गेवाली एल के जी यु के जी शिका झालाच तुर बुकला हहात.
मर आम्हाला तवरर न नाहीच रावा.
हा हा तलं मोकळच नाही. सबजेट एक बुक ठव नाही या सजक्ट दो हकी टक्स्ट बुक्ला असं. अ वगैरे वगरे करा. मिटले हात परवा देखला र मत. हा तर ग एवढ्याच ना हलाय दहा बारा. स ते बॅग इंला बरंड आहे त्यापर. ते एक सात आठ किलो वजन राहलं तर बॅगच दहा किलो राहते तसं आहे.
का ते कशी भाव नाहीेतात कायजी.
आड तू सोच ताज्या पेरेट् मपता.
हो टाइमला नाही राहत ना.
हो टाइम नाही राहत. हो लं बरं सुस्यच नाही काही. नाइन थ टेंथ तसं नववी दहावी मध्ये राहत नाही तसं बक्कळ ब बुकड कव्हर जास्त म्हणाल्या तर ते बुक च देतीस. थोड स्कूल मध्ये आ कोणता औषर की कोणत होमवर्क राहिला तर घरी येऊ करून घेऊन आणि येणार. टास्क करणार हां. त्या डेक्स ला बेसायच्या पेस राहात की बेंच ना म कोणास तर ठावून घे ना. अर्ध ठेवण अर्ध घरी नेणार तिथला कोण वाहते मग आता पाप. ताली तुला या एल केेजी यु केेजी लस.
गमात बॅगच्या बॅग भरून राहात कवर आहे.
हा.
एक कच नताी पापम काय की असल.
काय टे त तिथलं जवळ राहिला अस सर तिथलं बरबूज नाही नाहीच राणार तिथलं असल
आणि अटके नाही नाही ना ते बरे तो ना.
नमस्कार ना
उम्म.
तसंच करणार म्हणता.
तुम्हाला आलीन मन गाड राहिला कि म
आ म्हलासा हामला टेंथ मध्ये दिला असं स्कूल मधी.
हो माजकोल मंदिस.
हो हो देला.
इंटर मंदे.
इंटर्यू मण नाही देवा आमच प्रायव्हेट होय की आम्हीच घेऊन घेवावा.
होगे मला इंटर मंदी दिला हो.
ओके.
हम्म आणि रिटर्न देवावा फस्ट इयर होता आणिस.
हां हां म सेकंड इयर मध्ये आणि देणास की.
हो मी नाही देवा त्या नावा लिंग घेतला पर काही नाही म्हणा.
हां नाही सेकंड इयर मधून दिला की तुम्हाला?
हो देणार ना सेकंड इयरच्या. सदेला का टी सील देत म्हण उंगल्या अपय पास होले नाले
मदलागमा
नाही देेवा.
माझंय ते गव्हर्नमेंट मध्ये शिकले ते आलाय त असं. तुम् युट्यबुक टेक्सट बुक त्या टेक्स्ट बुकला जायच दे ना की फ्री ग हामी मला प्रायवेटशी घेऊन घेवा. हां तेच फ्री वगैरे क तुम्ही देऊन टाकलाय स रिटर्न तुम्हाला नाही म्हण करा
हो हाम्हालाय सेम राहील.
पर आता आम्ही दिलवरून घे ओके त्यालागरे साली साली नाही येत टेक्स्ट बुक नाहीयला तवर ऍडजस्ट करूच आपण. आल्याकडता नाही कोंकार काय करगी एक सा तुम्हाला तही ठेवंगतच म्हणून घे त्याला तर रहावा रेफरन्स बुक पण. अखर ते काय करू घ देत तिले स्टुडंसना
तेच की
हम्म
हॅलो
हॅलो.
हां येतय का?
येतय येतय.
सरे म राहताथ
हा सर सर
सर